काही हे पोर आले ते
अभ्या सम्या
हम आम्हाणा रूमच्या बाहेर भन-भन लावून
सम्या मिळालं ते काही कापीर होत आपलं त राजाना कापर न्हवत का आणलं ते पारपूसाला
हा-हा-हा
ठीक ये घेऊन गेलं त्याला कॉलच होता त्याच्यामुळे का बोललो नाही मी
हा-हा
पाच होत त्याच्याकडं काय माहित
हो का नेलत कस का म्हणा तुझ्या तुझ्या रूम बजून आणलं होतं का आम्ही
हम्म
तेच अवघड काय बाबा बे
हो ना मंग का बाकी
बाकी काही नाही आता निवांतेय मस्त पेपर झाला पेपर-पेपर झाला का टेन्शन चाललं जाईन.
अव ना आभईची पार्टी आहे ना भैया
हा पाहिजे पार्टी पाहिजे सतराला
येणार आहे आम्ही पंधरालाच
आणि आभईला चार हजार कोटी भेटू राहीले.
चार हजार कोटी काय येडा झाला काय
अरे हव ना खरंच ना
चार हजार कुठं येडा झाला का काय तू
अरे ते ना सांगितलं ग चार हजार कोटी भेटायले भणी
अरे दोन दात
त्यांना अरे ते खरच भेटाले. त्यान डायरेक्ट हजार दो हजारची पार्टी येतो तुम्हाला फक्त येऊ द आहे माल आपला
आ चार हजार को काहि का
तर अंबानी डायरेक्ट ह्यच्यावर घ्यायच नाही आपल्याला अंबानी आपल्याला याच्यावर घ्यायचं म्हणे डायरेक्ट सेंटरला हा-हा अंबानी-अंबानी-अंबानी गाडी पुसायला ठेवायच आहे.
अंबानी मा आणि पंचवीसशे हजार कोटी लोन घे म्हना अजून
नाही चार हजार कोटी चार हजार कोटी मधून दोन चार डिफेंडर घ्यायचे म्हणे
नाही गाड्यातलून काय होणार आहे हो बिझनेस करायला लागेल ना काहीतरी पैसा तर
अरे दोन तीन दोन तीन डिफेंडर मध्ये कित्येक पैसे देणारी
दोन तीन डिफेंडर मध्ये किती दीड कोटी दीड हा तर दोन तीन कोटी व्हलूलीत दोन चार कोटी हा
आणि साडे चार हजार मधून साडेचार कोटी गेला काय उरलं
ती अबाबा काय होणारे हो ते तीळ बी गेला नाही कि आपला तीळ पण हलेलं ना
चार हजार कोटी होन जर नसते आपले साडेचार कोटी गेले.
आणि मग बाकीचे एक एक हजार कोटीचे लागले तर कंपनी कुंपनी टाकेन भाऊ
हो
राहिले तीन हजार कोटी. तीन हजार कोटी मधून बाकीचे काही प्रॉपर्टी वगैरे घेईल.
एस आय पी कारण ना भैया एस आय पी एसआय पी मध्ये किती पैसा आहेा.
हनुमाग भाऊ त विषच नाही घ ग आपल्या, जनवळत घेणार नाही.
कोण आहे तुम्ही ते स्यु गाड हाकलून द्याला हाकलून द्या-
पा नाही एवढं वाकलो नाही हा शब्द बोलला त विषेलाभत राहिला. कोन य ते चल. काू चालं काम
ह
चल निकल जा म मेर आखो के समने से. चल निकल जाय रे आखोे सामने स
हह
मण जाऊ दे चांगलं होईन काय अडचण नाही
पैसा आलाय ना महत्वाचा हा वावर काय ते माळाचा हाय हम्.
अरे भैय्या ह्या जमान्यात पैसाच आहे.
हो
आपल्याला का परभणी मग देऊ देणार नाही तो.
परभणी इकत घ्याय जर करल.
ते विठल काां नाही सरला तो आताडेच्याहत म्हतो
ह इथल काय मी सरला ना पोराला शिकव पोरा पोराला शिकव म्हणा चपराशाच्या पोराला. चपराशाच्या पोरा्यासाठी फक्त
हा स्पेशल तेवढा तेवढ्याचण शिकव बाकी नाही. आपलागी अ अभय क्लासेस.
आभय कोचिंग क्लासेस.
हो परभणी मध्ये लगे हायस्ट. टोपचा वक्ती बाकी कायच नाही ग सध्या. पाणी वगैरे पिवा. जेवण केलं आज काय ते लोणचं वगैरे चांगलं होतं.
हा हा
तेवढं खाल्लं लोनच. मगि ते आणून पडेल किली सुद्धा नि करावाटामध्ये.
कर राहता का टाळायला म्हना की हो.
करता येत नाही मला ते राजाला जमत होत चांगली.
हा
मला अजून कधीच करेल नाही अजून कधीच नाही आणि मी मॅगी कधी खा कधी घल्ली माहिती का?
हम
मी मॅगी खातल नव्हतो पहिली एक दिवस कॅनटीन न खाल्ली होती आणि र मग आता रूम मध्ये आपण केलं तेव्हा खाल्लं.
हा
मी ते पास्ता खात होतो पण मी मॅगी नव्हतो खात.
मॅगी चव चांगली लागते रे ती मॅगी मसाला भारी लागते.
नाही आता खायला लागलो समजा आता इथे कसं मावी लागते त्याच्यामु
आह
नाही तर मग मी पहिले काय करतो पास्ताा पास्ता खळ तोी बस ते पाचट बाहेर लागत
हा
पिझ्झा एक बर्गर बर्गर ते एक नंबर लागत बाया
बर्गर बर्गर तर काय मी खाल्लं नाही आतापर्यंत राह
म बर्गर खाल्ला आहे पिझ्झा खाल्ला आहे
मी बर्गर नाही खाल्ला पिझ्झा खाल्ला एकदा ते बी कोणता होता काय माहि ते बी एकच की स्लाइस खाल्ली बस
त मी कोणता कायला पिझ्झा ते मला आठवणार
हम्म म पिझ्झा खाले मात्र बर्गर नाही खाले वडापाव खाले
वाडा पावतला आ मला पण कॉमन गष्ट आहे
तिच आपला बर्गर आहे भैया हा ह
ती कॉमन गोष्ट आहे डायरेक्ट लहानपणापासून
हम्म हड्डी मी तेे तपसे कर र आम
आपण समजत नव्हत हा घरी
आलूची ओडी करायची आलूची ओडी करायची तळ्यातू तळ्यात त्या सुनात बुडून तळ्या तळ टाकायची आणिवड पाव आणायची दुकानावर इद टाकून खायची
हम्म
तीच काम आपल्याला
मी तर पहिले काय केल होतो माहिती का आम्ही पोरं पोरं जाव को ना पार्टी पार्टी म्हणून तर ते पाव येऊनयची त्याला पीठ लावायचं आणि ते तळवायचं ते कळायचं
पेटी स्वानी
हा तस
हम् हम् काय इतक मी यायच्या अगोदरच्या ऐक ना गावाकडे आमच्या आहे ना पोहर यत नाही मी यायच्या अगोदर दररोज पार्टी होती दररोज आणि मी आलो तोपसून एकाही पार्टी नाही गढवून जायची
ह
अर आता म्हणजे तू आता कयला आला तू आता कायला आला अगोदरी दोन दिवसा
अगोदर जायचं ना दोन दिवस मग
अगोदर यायचंच नव्हतं ना आप आत्ता यायचं नव्हतं मगात्र आता काय करावं
ते ह
हम् दुसरी एक पार्टी चालू आहे आमच्या इकड मात्र ती आता कसं आहे ती जरा पोर हे येत ह ए फद्याचेेत
मला आता घरी गेलं का पार्टी सुद्धा करावटत नाही
हम्म ाकून काही करायचं ना मुग जायच मजा यायेत जरा पोहरा्यासोबत
अर कायम बाहेरच खाऊ ख आता क
हा ते आहे मग तला सुद्धा ताई गावात कसं राहते माहिती का घरी बी खाऊन माणूस कटाळतो बे भाजी एकच एकच एकच अर घरी का म्हणजे हे स्वतः करतात हिड लागते मस्त संध्याकाळी कसं मग पोर जा मस् शेतात भघून घेऊन बसायच मस्त बाता करायच्या करायच म्हणजे मेन जेवण कर म्हे की पोऱ्यासोबत अस बसणं तिं इकडे हे का बाहेर बसतो आपण किती वेळ बसत अर्धा घंटा बसतो आणि सोज घरची बोलली जातना बसतो तिथे कस पार्टी हे करू त सगळ जेवण कर
ना मग आम्ही कस म्हणते म्हणती का जर असं नियोजन झाले समजा तर बाहेर जेवायचं ना
तर मग डायरेक्ट जायचं समजा सात स सात सात वाजेपर् निघतो रा कररून तर मग रात्री एक वाजू दोन वाजू काही घेन नाही घरचे घरचे काही म्हणत नाही काही नाही काही नाही असे घरून निघतो आम्ही सातला
आम सांत असत आमचं नियोजनच नसते
आणि सातला घर मग नियोजना दिवसभर नियोजन चालतच दिवसभर नियोजन चालतं
नऊ साडे नऊ ला नियोजन लागते संध्याकाळी आणि अकरा वाजता कंप्लीट अकरा वाजता भाजी म्हणजे अकरा ते साडे अकरा दरम्यान भाजी सुरुवात होती पय करायला शेती
पोळ्या वगैरे
पोळ वगैरे घरून नेतो घरून घेतलेल्या तर राह आमच्या
नाही मी तेट मा दोन घातो
नाही नाही आम्ही पोळ्या वगैरे घेतो घरूनच मस्त शेती जातो भाजी बीजी तयार करतो.
मग तिकडेच बसच किती वाजू म अकरा वाजू, एक वाजू, दोन वाजू, काय घय
नाही तसं नाही आम्ही मस्त शेतात करतो नंबर एक खातो बसतो बसतो मग घराकडे दोन्ही पास्ताना झोपायचं डायरेक्ट.
जर नियोजन वला अस बा आज बाहेर जेवायचं घरी जेवायचं मग घ जेव जेवण बिवन करून घ्यायचं आठ वाजता आठ वाजता घरून निघलं.. का मग मस्त पोरामध्ये पवायला बसला का तिकडच बसायचं मग जोपर्यंत आपल्या वाट जोपर्यंत प जा बोटालता ल
आम्ही फक्त म्हणजे असं जास्त सगळे पोरी करय पिकवाजे तर पार्टी बिर्तीलाच पार्टी हे म्हणले गुरुपवर टाकला नाही की संपले चला स्वतः ग्रुप वर टाक फक्त काय राहते आता इकडून एक जण येते द दूध घ्यायल इकडून पाणी घ्यायले खांली येते तथ पडले रात दोघं तिघे तिथं जायचं झालं
हे आमचे कसे सगळे अ
तसं म्हणजे असं नियोजन राहते बा उद्या करू आपण उद्या करू उद्या करू उद्या करू उद्या करून नियोजन राहते माझं ते उद्या कावा ते मग अचानकच होते उद्या.
हा तेवढा आहे.
हम्म चल ठेवतो मग.
हो चालेल.